हॅलो! नमस्ते मॅडम मी कॉल. टॅपच्या टॅपस टास्क बद्दल. तुमच्याशी बोलणार आहे. तुम्हाला वेळ आहे का? दहा मिनिट. तर.. मॅडम मी आ.. तुमच्याशी ना, अ.. कुटुंब. कुटुंबाविषयी बोलणार आहे. चालेल तुम्हाला?
हो. बोला.
हमं तर कुटुंबामध्ये ना आपण ना आज, आजी आजोबांनविषयी बोलूया. हं.. अ आजी आजोबा. हे प्रत्येक कुटुंबात असतातच. होता करून आ आजी वडिलांची आई असते. किंवा आईचे आई, आई, वडील, आईचे, आई, वडील किंवा. वडिलांचे आई वडील पण, असे असतात हे कुटुंब अं.. कुठ हे आपल्या कुटुंबातील. म्हणजे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती असतात. अ.
हो आजी, आजोबांमुळेच.. आपला.. आपल्या कुटुंब चालतो ना कारण. ते आपल्या कुटुंबाचाच, आधारस्तंभ असतो.
बरोबर. बरोबर. हा. ते आपल्या, कुटुंबातले सगळ्यात असे, ज्येष्ठ असे व्यक्ती असतात. मग हा. ते. आपल्या.. ए हो. एकत्र धरून चालणारे आता.
आपल्या शरी
पाया असतो, तो महवाचा आपल्या. कुटुंबाचा महत्वाचा पाया असतो. तो आणि. ते आपल्या मुलांचे, आपल्या नातवंडाचे इतके लाड करतात प्रेम. करतात, आणि त्यांच्याशिवाय आपण कुटुंबच. पूर्ण होऊ शकत नाही असं असतं. ते आता आपलं कुटुंब पूर्ण होतं. म्हणजे आई, वडील. वडील, आजी, आजोबा, नातवंड, आपण, असतो. त्यामुळे आपलं, कुटुंब हे निर्माण होते. त्यांचे प्रे ते आहेत की, आपल्या मुलांना, आपल्याला, मुलांना पण, वाांडल ना पण. अ प्रेम देतात. संस्कार देतात. वेग वेगळ्या हा. साथ देतात आणि हम्म.. हम्म. आणि मेन म्हणजे, आजी आजोबांचे सगळ्यात जास्ती ना. अं सगळ्यात जास्त, आपल्या नातवंडाशी नाते एकदम खा सोचतो.
आणि... तेे आपल्या मुलांना चांगल्या. चांगल्या सवयी लावतात, चांगल्या संस्कृती शिकवतात. आ. कौटुंबिक. कौटुंबिक कौटुंबिक गोष्टी शिकवतात.
हो.
त्यांच्याकडून मुलांना झोपतांना छान, छान गोष्ट. गोष्टी शिकायला मिळतात. आणि.. अ त्यांच्याकडूनही मुलांना आपल्या मुलांना एवढं, आपल्याला सुद्धा, एवढं प्रेम मिळतं, खूप प्रेम मिळतं हो... अपेक्षा त्यांच्याकडून काय? त्यांना काहीच अपेक्षा नसते. हा. ते बिना अपेक्षांचे ते पालकांना आ. म्हणजे? मुलांना अ. हक्काचं. अ दिनक्रमानं शिकवतात मुलांना हक्काचा वेळ देतात वेग, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवतात आणि हो.
आय अशा आजी, आजोबांकडे पण, आपण पण म्हणजे मुलांनी म्हणा घरच्या ज्यांनी म्हणा. व्यवस्थितपणे त्यांची काळजी घेणं. हे पण महत्त्वाच आहे.
हो. कारण आजी, आजोबा म्हटलं, की त्या आपल्या नातवंडांचे खरे मित्र. मित्र असतात. आणि पहिले मित्र सुद्धा असतात.
ते आपल्या मुलांना शाळे अ घ्यायला सुद्धा जातात. शाळेत सोडवायला जातात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवतात. वेगवेगळ्या प्रकारचे, संस्कार शिकवतात. आणि वे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना छान, छान अशा सवयी लावतात त्यांना. तेच संस्कार आहे, होय.
आजी आजोबा म्हटले की आपल्याला सुद्धा आठवतात नाय नवीन जुन्ये. कारण, त्यांचा एवढ्या वर्षांचा अनुभव ते आपल्याला सांगतात. त्यां-त्यांचे एवढे वर्ष पलटून गेलेले असतात. ईथे च्या इथे इथपर्यंत येण्या
ते. पूर्ण खूप, भरपूर त्यांना अनुभव असतात.
हो.
हो. की जे. ते. जेणे करून ते मग, ते अनुभव आपल्याला शिकवतात. आपल्या मुलांना शिकवतात. हो. आपल्याला पण, खूप प्रेम करतात. मुलांना, नातवंडांना. वेग, वेगळ्या प्रकारचे अं वेग, वेगळ्या प्रकारचे संस्कार ते देतात.
हो.. संस्काराची पिढी असते, ना ती त्यांची शिदोरीच बांधलेली असते. असे संस्कार आणि जे त्यांनी आपल्याला.
बरोबर. हो.
आजी आजोबाबा म्हणले म्हणजे ते आपले मित्र मैत्रीण ते आपल्याला चांगले काय वाईट काय हे सर्व काही शिकवतात. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला शिकवण मिळ ते ना, एवढ्या वर्षांचे अनुभव ते आपल्याला सांगत असतात. की
बरबर बरबर. बरोबर. हो. बरोबर. आणि आजी, आजोबा हा घराचा प्रमुख पायाचं असतो तो आपल्या आपल्या कुटुंबात चा प्रमुख पायाच असतो तो आपल्या कुटुंबाचा. हो ते नसले तर मग कुटुंबच समजा व्यवस्थित नसत मग कुटुंब बरोबर आणि त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात त्याच्यामुळे आपन हे आपली परंपरा चालू शकतो. परंपरा या ते पण आजी आजोबांनाच खूप म्हणजे त्यांनी खूप वर्ष अनुभवलेले असतात जसं व्यवसाय करण म्हणा त्यांचा आपल्या आपल्या अ आपल्या आपल्या परिवाराच्या वेगवेगळ्या अ यांचा वेगवेगळा व्यवसाय असतो तो आजी आजोबांनी चालू केलेला असतो. काय काय ठिकाणी परंपरा प्रमाणे तोच व्यवसाय मुलं पुढे नेतात मुलं तोच व्यवसाय आजी आजोबांचा, परंपरेप्रमाणे पुढे नेतात. आं त्यालाच एकदम ह अस उ उत्कृष्टपणे ते आव चालवतात ते. आजी आजोबांचे संस्कारावर चालतात आजही भरपूर ठिकाणी हो हा.
आणि आजी आजोबास च राहिलेले तर आपलं एकत्र कुटुंब असंत ना. एकत्र कुटुंब आपलं संयुक्त कुटुंब अस एकत्र कारण ते त्याई ती अशी एक व्यक्ती असते की ती सर्वांना धरून चालणारी असते. सर्व्यांचे मनं समजून घेणारी, प्रत्येक आपल्याला गोष्ट काय वाईट काय गं हे बरोबर हे आपल्याला सांग एकत्र कुटुंब धरणारी ते त तोच पाया च पण आपल्याला सांगणारा
बरोबर हो. आणि ते असला घरात अस असत म्हणजे माणूस मग एकदम बिंदास राहत. आपण समजा कोणी व्यवसाय करतो किंवा लेडीज पण आजकाल जॉब करतात किंवा शाळेतून घ्यायला, जायला, यायला किंवा प्रॉब्लेम होत त त आजी आजोबा आणून सोडतात किंवा आपण त्यांच्या भरोशावर त्यावर आपण समजा आता लेडीज भरपूर ठिकाणी लेडीज जॉब करतात. मग त्यांना मुलांच टेन्शन असतं की नाही बाई आपल्या मुलांना कोणा जवळ सोडायचं ज्यांना आजीआजोबा नसतात त्यांचे तर खूपच हाल होतात त्या मुलांचे बिचारे पण आजी आजोबा अस ते किती हे एक टेन्शन नसतं. की आपल्या मुलांना, हा हा हट त पुरी आजी आजोबा लक्ष ठेवतात त्यांना दिवसभर खाऊ पिऊ घालतात. त्यांचं सगळे अ ह सगळे अ व्यवस्थित लक्ष ठेवतात त्यांना खाऊ पिऊ घालतात त्यांचा सांभाळ करतात. ते आजी आजोबा असले की मंग घरच्यांना काही एवढं टेन्शनच नसतं. कि बा आपले मुलं कुठं राहतील, अ कुठं राहतील कुठं? कोणाकडे? खातील कुठे? झोपतील किंवा त्यांना बर नस मग आजी आजोबा लगेच त्यांना व्यवस्थित प्रथम. विचार करतात किंवा मग हो खेळण्यासाठी पण बरबर.
आपल्याला माहित असत ना की आपला हट्ट कुठं पूर्ण होणार आहे म्हणून आ पण पहिले आजी, आजोबाला आठवतो.
पहिले अजिबाच हो बरोबर. हट्ट मुलांना पुरं करायच म्हण त्यांना बरोबर माहित असतं की आपल्या आजी आजोबा आपल्याला. आई वडिलांनी जरी आपण समजा मना केलं. पण आजी आजोबा काही मना करत नाही. त्यांना ते बरोबर त्यांचा लाड पुरवतात, त्यांचा सगळं पूर्ण हर प्रकारचे हट्ट. ट्ट पुरवतात. त्याच्यामुळे त्यांना आजी आजोबाच खूप मुलांना आवडतात पण.
हाम.
ते घरात असले की मग कस? आपल्याला पण टेन्शन नसत घरात. त लई क एक व्यक ते असो बा की नाही बा, आहेत बा घरात आपल्यासोत कोणी. असं लेडीज पण एखादी बसली. तर आजकाल तेव आपण असं वातावरण आहे की. हम्म समजा एकट माणूस राहायला म्हणजे भीतीच. भीतीच वातावरण आहे सध्या, त्याच्यामुळे आप आपल्या सोबत कधी म्हातारे, आपल्या आजी आजोबा असो असले. तर आपण त्यांच्यासोबत, आपण मुलांना पण, सोडू शकतो किंवा आपल्या स्वतःला सुद्धा त्यांचा आधार मिळतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला ह असं. हम्म दवा हॉस्पिटलच काम आलं काय आलं इमर्जन्सी तर ते आपल्याला खूप आधार देतात. आणि खूप आपल्याला हो धीर देतात. कि नाही असं होईल बा व्यवस क होईल सगळं, असं त्यांचा आधारच आपल्याला एक महत्त्वाचा अस
हो आपले आधारस्तंभ असतात ना. आजी आजोबा म्हणले की, हा आपल्याला सर्व वळनांवरचा हो वळणांवर चालायला तेच शिकवतात.
शिकवतात बरोबर.
त्यांना अनुभव असतात ना, इतक्या वर्षाचे अनुभव त्यांना असतात. त्यांना सर्व समजत म्हणून ते आपल्याला सांगत असतात की काय वाईट असतं.
का हो हो, तेच शिकवत असतात सगळं.
हम्म.
त्यांच्यामुळे मग, तो आधारस्तंभच अस
हो.
हो ते सगळ्यांना व्यवस्थित दिशा दाखवतात. व्यवसायाची असो.
हम्म
असो, शैक्षिणक असो, किंवा अं आप आपलं देवाच्या विषयी पारपारिक. सगळ्या गोष्टी ते आपल्या मुलांना शिकवतात, आपल्याला शिकवतात, चालेल मॅडम तुमच्याशी बोलून खूप. छान वाटलं.
हो चालेल चालेल.
हो. चालेल..
टम.